हो.
हॅलो
हा... काय कराय लागलीस गं... हा याय लागलाय की
काय नाई... बसलोय बघ... तू काय करायलास?
काय... आता बसलोय निवांत.
होय... जेवण झालं?
जेवण झालं की... तू काय बनवलेलीस आज जेवायला?
आज होतं की... भाजी चपाती भात, आमटी होती... आज भरलेली वांगी केलेली
होय... तू कशी करतेस? अगं... वांगी... परवा मी तुझ्याकडे खाल्लेली भाजी छान झालेली
होय... मी भरलेली वांगी केलीली... म्हणजे आज कशी केलेली सांगू... आज हिरव्या मिरचीची केलेली
हा... मी परवा तुझी लाल तिकटातली खाल्लेली सोड... आज कशी केलतीस? भाजी
आज हिरव्या मिरचीची केलेली... आज जरा तिकट म्हंटलं जरा असं खाऊ वाटाय लागलंय इतर वेळेस कसं खरडा वगैरे... करतोयच की आपण... मग म्हटलं आज जरासं हिरव्या मिरचीचीच आपण... खरडा टाईपच जरा वांगे करून खाऊयात.. म्हणून आज ती
तर
हा... दररोज कसं... तिखट म्हणजे तिखट... चट निचली खाऊन ना... लई म्हणजे सारखं सारखं... तेच तेच खाऊन कंटाळा आलेला म्हणून आ जरा म्हटलं वेगळं करूया... केलेलं मी
व्हय... काय काय केलीस? म्हणजे हिरवी मिरची... वगैरे... आणि काय घातलीस त्याबरोबर
त्यात आधी वाटण करून घेतलं.. हिरवी मिरची, कोथिंबीर जास्त घातली ली जरा हिरवी मिरची पण जरा त्यातले त्यात जास्तच... परत धन... धने घातले आख्खे आपले... जरा जिरं परत जरासं खोबरं घातलं त्यात वल्ल खोबरं आणि आपलं हे हा... हे चार झाले... हे घातलं, त्याचे वाटण करून घेतलं... आणि शेंगदाऱ्याचं कुट हा सेपरेट करून घेतला
होय... शेंगदाण्याचा कुट अगं... त्याच्याबरोबर घातला की नई पांढरट पडतंय
हा... म्हणूनच ते वेगळंच मी करून घेतलं... कारण की ते वेगळं केलेलं बरं पडतं त्यामुळं... मग त्याचा वेगळा शेंगदाण्याचा कूट करून घेतला मग तो... आधी ते वाटण करून घेतलेला ना... त्यामध्ये मीठ, हळद घातली चटणी काय घातली नाही कारण ऑलरेडी तिखटच आहेत.
होय, जास्त तिकट हा आणि अजून जरा उन्हाळा आहेच गं त्यामुळे जास्त तिखट पण खाऊ नको!
कुठं, हा म्हणून त्यामुळे काय केलं मी की त्यात चटणी, चटणी सॉरी मीठ, हळद आणि धनेपूड, जिरे पावडर घातलं त्याच्यानंतर तर आपलं जो कूट केलेला होता तो घातला, जरासं बेसनचं पीठ आपलं
हा, म्हणजे बरोबर म्हणजे तं भाजीत हे लायत एक जीव होऊन येत्या.
हा आणि म्हणजे तिखट जरासं कमी लागतय ना लाग त्यांना आपल्याला, त्यामुळ थोडं बेसनचं जरा असं पीठ घातलं त्यात आणि चांगलाय एक जीव त्याच मिश्रण करून घेतलं त्याच्यानंतर आपले वांगे काय स्वच्छ धुवून वगैरे त्याला चिर पाडून घेतली त्याच्यानंतर त्यात ते सगळं मिश्रण भरलं त्याच्यानंतर जरा तेलात आधी जराशी तळून घेतलीत ते जरा भाज चांगली, तेच्यात त्या नंतर जे काय वाटण राहिललं ते घातलं त्याच्यानंतर त्याच्यावरती जराशी कोथिंबीर आणि घातली. मग मी काय करतोय कि त्याच्यात पाणी घालत नाही, मी काय करतोयच आपलं ह्याच्यावरती वाफेवरतीच शिजवतोय हा मग मी कस करतोय त्याच्यावरती शिजवतोय कसं हाय ते पाणी पाणी घातलं की नाही त्याची टेस्टच बदलतीया.
होय, पाणी घातलं की असं पाणचट वेगळंच लागतंय
हा त्यामुळे मी काय करतोय की बाबा हा त्याची चव वगैरे काय चेंज होऊ नये किंवा म्हणजे बदलू नयेत त्यामुळे कशी करतोय म्हणजे नुसती वाफेवरतीच शिजवून घेतोय वांगी तेची. मग त्याच्यानंतर कस चव आणि जर अशी छान येत्या मग त्याच्यानंतर जरा कस्तुरी मेथी भर मग जराशी टाकायची,, झाली. आणि एकदम म्हणजे असं छान लागतंय आणि जरा कसं शेंगदाण्याच्या कुटमुळं कसं हुतयं तिकटपणा जरा असाच कमी होतोय आणि बेसनाच्या पीठमुळ, हा नाहीतर मग कसं लई, नुक नुसतं तसं तसं केलं कणी शेंगदाण्याचं कूट किंवा बेसनच पिठ न घालात तर ते लई तिखट लागतय.
आ, मग लई भर पूर्ण खा, खायला, ब खा, खाणारच नाही कोण ते दुसरं. मग ते घरातली जे कोण खात्यात तेवढीच ते खाणार ज्यांना तिकट सहन होत ते मग, बाकीची न खाणारी ती नाहीच खाणार मग ती पहिलाच नको, नको, नको करणार.
होयच की.
खायाच्या आधी म्हणून कसं जरा असं तिकट कमी येण्यासाठी ना करतोय आणि कसं एक चार जण तिकट खाणारे आहेत तर एक चार जणांना तिकट न
तिकट नको असतंय, आमच्यात चार जणांची चार तर आहेत प्रत्येकाला वेगळं -वेगळं ही भाजी नको, ती नको. आज आमच्यात आम्ही पनीर केलेलं पनीर.
अरे वा! आज पनीर केलेला आज काय स्पेशल होतं वाटत?
स्पेशल आज काय नाही, स्पेशल उ ते आहे सोड, खरं आज काय नाही स्पेशल असंच तोंडाला चव नाही. आणि सारखं त्याच त्याच भाज्या खाऊन पण कं
कंटाळ येतोय ते तरी आहे हा ते.
हम्म! म्हणून म्हणलं आज पनीरची भाजी कर पनीर मी फ्राय करून घेतोय अगोदर.
हां.
जराश्या तेलात की नाही. पनीर आणतानाच पहिलं ते क्यूब्स असतात कि नाही छोटे- छोटे तेच आणायचं ते बरं पडतंय कारण ते तसं असलं की तळायला पण बरं पडतयं ना, नाही तर ते हेच कट करून तळायचं म्हटलं कि ते एक तर छोट होतयं आणि तळताना तळलं जात नाही व्यवस्थ.
होय होय, बरोबर आहे. आणि ते कस फ्रीजर मधलं असतंय ना आपण जे रेडीमेड कुठनं सुद्धा दुकानातनं वगैरे घेऊन येतोय किराणे मालाच्या. ते‌ असं बर्फ सारखं असतयं, एकदम घट्ट असतयं होय.
अ तळून घ्यायचं परत आपलं कांदा
हा.
टोमॅटो, आलं हे करुन घ्यायचं फ्राय करून घ्यायचा कांदा टोमॅटो म्हणजे परत कसं ग- ग्रेव्ही जी केलेली असत्या ती अशी पांढरट पडत नाही.
पडत नाह हा हा बरोबर आहे.
जरासं तेल टाकून भाजून घेतलं की नाही कांदा टोमॅटो छान होतयं.
नुसतं कांदा, टोमॅटो की आणि काय त्यात?
कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, आलं लसूण काय फ्राय करायच नाही सोड, अ कांदा, टोमॅटो तेवढं फ्राय करून घ्यायचं. मग वाटताना आलं, लसून अ जरासं खोबरं थोडसं न कळत मी तर वाळलं खोबरं घालतो. कारण वाळ खोरं घातलं की कसं कट येतोय किंवा ग्रेवी छान होते त्याची. हं, जर रस न कळत. मग जरा स पुदीना मग दारात आहे आपलं पुदीना थोडस काढून तेवढाच घालायचा.
हा हा.
तर अस पुदीना तेन घालून केलं की छान होते. वाटण करायचं. परत वाटण तेलात हे करून त्याच्यात हे टाकायचं
हे टाकायचं. हा. आणि गरम पाणी घालायचं. गरम काय? थंड घालायचं नाही. हा थंड घातलं की कसं त्याला ग्रेव्ही येत नाही गं. ते होय की ते गरम पाणी घातलं की मग म्हणजे त्याची चव पण चेंज होत नाही कधी पण आपण जेवढी चटणी किंवा आपण मीठ घातलयं ना तेवढंच म्हणजे त्याच चवीचं राहतयं ते, नाही तर थंड पाणी घात घातल ना की चवच त्याची चेंज होते म आम्ही
ते पाणी एकीकड आणि अ हे एकीकड होतय मसाला एक
मसाला एकिकड हा हा होय होय हे मात्र नक्की आहे होतय हा.
हम्म! म्हणून नाही तसं करतय आणि आमच्यात मुलींना की नाही तेच आवडते मी केलेली भाजी. त्यांचं त्या करताय कधी कधी मुली दोघी पण कर हा मूड आलं की, त्यांच्या मूडवर, मग ते कुठं फ्राय कर त्याला चिली फ्राय, आणि काय-काय सतराशे साठ नमुने घालून करतात ते, ते आपल्याला तसलं आवडत नाही. प्रत्येकाची आवड निवड वेगळी-वेगळी आहे.
आणि घरात हर नमुन्याची माणसं असतात आपल्या, हर नमुना
चारशे-चाळीस नमुने आहेत.
हा. ते हे हे काय केलंय, हे मला आवडत नाही, हे असं नको, हे असं करायला पाहिजे होतं. हे असं नाही, असं करायला पाहिजे, असं म्हणतात, काही जरी केलं असलं तरी.
ते प्रत्येकाच वेगळं-वेगळं, त्यांना ते नको, हे नको. म्हणून म्हणलं आज पनीर करायचं.
आणि डब्याला तर दररोज असतय, काय नाही तर काय, हे भाजी आज कुणाला तरी आवडल्या, कुणाला तरी नाही आवडल्या हीच भाजी का केल्या, सकाळ सकाळच असतय, सकाळी पण डब्याला ते बरय, पनीर वगैरे केलं की माणूस खातंय, भोपळा नको हो, आ दुधी वगैरे, बरोबरच आहे की हे नकोच असते शक्यतो, पण बटाटोची भाजी एक आवडीने भरपूर खातो.
ह्याचा भोपळा असतोय की, आपण घऱ्यातेन करतात तो कच्चा मिळतोय.
होय?
हा बाजारात, मला तो तसा आवडतोय म्हणून आणून केलं एकटी खात्या एकटी नको, ते वाढलं ताटात वाढल की, हे काय केलंय, हे नको बाई, मग ताक आहे, दही आहे असं वेगळं-वेगळं, मग पनीर असलं की घरदार सगळं
सगळं खात्यात, हा ते पण आहे सगळे खातात मग. आणि आता नि, पण आता आणि पनीरमध्ये किती म्हणजे भरपूर आता जर आपण ट्यूबला वगैरे कुठेतरी बघायला गेलो, तर सतराशे-साठ रेसिपी येतात, आणि ती रेसिपी बघून कुठलं करू, कुठलं नको ते शेवटी कंटाळून आपण हा नको माझ माझ्या पद्धतीचं करतो, माझी मैत्रिण होती, हा
तिने सांगितलेल रेसिपी, हा त्याच्यात कसं, हे घालायचं शेवटी, होत आलं की नाही आपलं सगळं म म पनीरच लास्टला आपण कोथिंबीर घालतो की नाही च्या अगोदर दुधावरची साय जरी घातली ना, एक नंबर लागतय. होय, दुधावरची साय घातली की, एक नंबर लागतय.
होय, मी कधी घालत नाही असं, म्हणजे पनीरची भाजी जरी अशी म्हणजे केली, तरी तरी असं साय वगैरे काय घालत नाही. नाही असं नॉर्मली आपण, आता सुहाणा वगैरे आता मसाला कसा मिळतोय, आपल्याला रेडीमेड. तो फक्त दुधात मिक्स केला, आणि फक्त टमॅटोची पिवडी केली कि बस, ते घालायचं जरास, टोमॅटोची प्युरी चांगली भाजून घ्यायची त्यानंतर जे आपण जो मिक्स केलेला मसाला तो घालायचा सुहानाचा, आणि पनीर घालायच बस.
होय, नाही आमच्या तर आम्ही तर अशा पद्धतीनं करतोय, पोरींना ते आवडतय काय प्रत्येकाची वेगळी पद्धत तुझ्या पद्धतीच एकदा खाऊन बघूया ये की घरी आलीस, की तुझ्या पद्धतीन कर.
चालतेय की कधीतरी हा हा.
हा परत न आणि चालेल ठेवू काय?
हा हा चालेल की हा.
ह.